हॅलो
हा काय नाही बसल खूप
हम्म आवरलं
घरातल आवरलं कि आवरूनच बसली शाळा नाही आजून का येतय येतय बोला
हम्म म्हणजे आता मी तुम्हाला जरा आपल्या अ म्हणजे तुमच्या घरात कोण लहान आहे का नाही
आहे की लहान माझ्या मुलगी
हम्म म्हणजे शाळेला वगैरे जाते का ती
शाळेला जक नाही अजून पुढच्या वर्षी जायला आता
पुढच्या वर्षी जाईल काय हा हा हम्म मग कार्टून वगैरे आवडतं की नाही तिला
छोटी ते हे मोठू पतलु बघते या
हा हा म्हणजे ते कार्टून म्हणजे कसे म्हणजे कसे तयार करतात म्हणजे त्याचा काय फायदा आहे ते त्याच्याबद्दल थोडस मी तुम्हाला माहिती सांगणार आहे
बरं बर बर
हा मग कार्टून हे नाईंटीजपसूनच कार्टून आहेत म्हणजे ते आत्ताच आल्यात असं काही नाहीय
हा हा
हा मग ते कसं तयार करतेत तर अ टू डी म्हणून एक हे असतय फक्शन असतय कमप्युटरला हा मग त्या तर म ते आपल्या अ स्वत आपण हा त् आणि माऊसवर क्लिक करून अ एखाद चित्र जर आपण काढलं त्याच्यावर कमप्युटरवर आणि त्याला अनिमेशन केलं तर ते आपलं का तयार होते आणि जर अ थ्री डी म्हणाय गेलं तर आपलं ते अ अनिमेशन मूवी जे असतात
हा
हा त्याला थ्री डी म्हणायचं
हा हा
आणि फोर डी म्हणजे अ ग्राफ जे ग्राफिक डिझायनिंग करतात
हम्म
ते पूर्ण पिक्चर म्हणजे आता बघा थिएटरमध्ये सुद्धा आता अवे्लेबल आहे कार्टून तर त्याला फोर डी म्हणायचं
हम हम
हा मग कस आणि नाईन पसन ह कार्टून च म्हणजे हे म्हणजे लहान मुलं जास्त करून बघतात आणि हा मग त्यात नाईंटीजच सगळ्यात फेमस म्हणजे कार्टून म्हणजे टॉम अँड जेरी
हा
हा त्याच्यानंतर तर ना मग छोटा भीम डोरेमॉन सिंचन ही सगळी नाईंटीज पासून सुरु होणारे आहेत अ आणि हा म्हणजे दोन हजार आठ ला अ हे आलं होतं छोटा भीम ची सुरुवात झाली दोन हजार आठ
हा हा
हा आणि अ म्हणजे आपण बघा ते कुठं सुद्धा आपण अ कार्टून बघू शकतोय
हा
जे ह हेला हम्म कार्टून मोबाईल मध्ये बघू शकतोय
होय होय टीवी मध्ये
टी व्ही वर बघू शकतोय हा
हम्म
हम्म परत बी अजून भरपूर नाईंटीज हे आहेत कार्टून आहेत कृष्णा होत बघा परत ते गली गली सेम सिम विक्रम बेट्टल असं भरपूर आहेत
विक्रम वेताळ
हा आणि त्याच्यानंतर न
स्वतंत्र म्हणजे आमच्या वेळेला मराठी होत ते पंचतंत्र कार्टून
आं
पंचतंत्र म्हण एक होतो टवल्या बावल्या मराठीतला सांगाल तुम्हाला
आणि एज्युकेशनल कार्टून सुद्धा असतात म्हणजे अ जे की आपल्याला शिकवतात म्हणजे मोठ पतलूमधन आपल्याला काय म्हणजे ते टीमवर्क करतात त्यानी कुठला तरी गुन्हा वििनना म्हणजे तो कसा अ डॉन असतेो तो तो चोरी करतोय मग ते पकडतात त्याला
जॉन
म्हणजे याच्यामुळे आपलं थोडंफार असं नॉलेज म्हणजे तिने टीम प्रत्येक गोष्टीला टीम वर्ग करतात याच्यातून आपल्या लहान मुलांना कसं अ शिकवण सुद्धा मिळत्या त्याच्यामुळेळ कार्टून हे वाईट असते असं आपण म्हणू शकत नाही
हा हा हा हा हा
हा मग त्याच्यानंतर न मोठू पतलू आपण कॉमेडी कॉमेडी पण आहे पर ते प्रॉब्लेम सॉल्व पण करत आणि छोटा भीम कस त ढोलोकपुर आहे त्याची का हा नि पूर्ण ढोलकपूरची त्यात काय काय घडत असते तेी हा परत कृष्णामध्ये म्हणजे आधीच्या काळात ज्या ज्या गोष्टी झालेल्या आहेत त्याच हे आहे ते अनिमेशन हा आहे ते तर ऑग्या द कॉकोच कॉक्रोचेस कसं त्यात कसं आवाज येत नाही म्हणजे डायलॉग्स वगैरे नाही आहेत त्यात एवढी जास्त हा म्हणजे हम्म बिना बातच काय ते कॉमेडी म्हणजे बिना बोलतात ती कॉमेडी होत्या म्हणजेत आपण म्हणजे कार्टून बघितल्यावर मग आपल्याला फायदा होतोय का म्हणजे असं तुम्हाला वाटते काय एक कार्टून म्हणजे बघितले आपल्याला फायदा होत
हम्म एक मनोरंजनाच्या दृष्टीने बघितलं तर म्हणजे म्हणजे आ दुसरं काय तर बघण्यापेक्षा आता मुलांना फोन दिलं तर रीलस वगैरे बघतात मणे काय तर वेगळ्या वेगळ्या रीलस येतात ना त्यामुळे मुलांचा मुलांच्या मनावर परिणाम होतो त्यापेक्षा कार्टून्स लावून दिलं तर मग एक म्हणजे विरंगळा
भा आपलं भाषा मुलांची जास्त त्या म्हणजे कस आपण जास्त करून त्यांच्यासोबत एवढं अ जेवढं त्यांनी मन लावून टीव्ही बघतात तेवढं आपल्या बोलण्याकडे ते लक्ष देत नसतात
हो हो ते काय हम्म
त्याच्यामुळे कसं त्यांच्या भाषेत त्यांच्या बोलण्यात सुधार होतोय. आणि त्यां कल्पना शक्ती सुद्धा वाढते, त्याच्यामुळे त्यात कसं सगळं काल्पनिकच असते.
होय.
हा त्याच्यामुळे कल्पना शक्ती त्यात सुधारत्या आणि ती मॉरल ऑफ द स्टोरी असते. त्यात म्हणजे त्याच ह म्हणजे हा असा उद्दिष्ट जे असते ते महत्त्वाचं असते म्हणजे कोणतंही ज आपण डोरिमॉन जरी घेतल तरी तो आपल्या ग्याजेट्स नुसार त्या नोबीताला मदत करतोय.
होय.
शेवटी तो कसा आळशी असतो, त्याच्यामुळे त्याच त्याला आळशी पणाच त्याला ते फळ मिळतयच हा मग ह्याच्यामुळ मुलांना शिक वण पण मिळत्या परत आपल्याला कामातन कंटाळा आलेला असतो. स्ट्रेस आलेला असतोय. हं मग जर आपण जर कार्टून बघितलं त्यात कॉमेडी असतीया. परत अ‍ॅनिमेशन असं त्याच्यामुळे आपल्याला छान वाटते. मूड आपला चांगला होतोय.
होय होय.
ह म्हणजे कार्टून बघायचं पण जास्त पण कार्ट बघून चालणार नाही ना त्याच्यामुळे आपल्याला आणि डोळ्यांना पण त्रास होऊ शकतोय त्याच्यामुळ पण अ म्हणजे लहान मुलांना एक एक तास बघू दिला तरी चालतय नंतर त्यांचा अभ्यास घ्यायचा.
हंहं.
आणि त्याच्यानंतर न मग टॉम ॲन जेरि हाय परत पोकेमॉन आहे सिंचेन आहे डोरीमॉन म्हन
काय ते बेंटेन आधीच होत.
परत ते मोगलीच आता जंगल बुक आहे.
हं हं.
हा. आणि म्हणजे हे जास्त करून नाईंटीजसच आहे. मोगली, परत स्कुबिडो, परत डोरेमोन सिनचेन हे म्हणजे ह्याच्यातून आपल्याला ह्याच म्हणजे खास काय आहे. ह्याच्यात म्हणजे त्यात कसं असं एकदम सिम्पल गोष्टी असतात. सीप सिंपल अशा स्टोरीज असतात. त्याच्यामुळे ते कसं बघायला सुद्धा चांगलं वाटतय आणि लहान मुलं असं टीव्हीवर बघतात आणि दुसऱ्यांना सांगतात पण नाही. मग त्यांच्या लक्षात राहायला सुद्धा ते सोपं असते अ मग पण हे आणि ते म्हणजे त्याच खास बात म्हणजे काय ते सॉरी म्हणजे खास त्याच हे गोष्ट आहे कि हा कि ते कार्टून नेटवर्क समजा डिझनी ह्याच्यावर चोवीस तास ते लागलेलेच असतय.
हा हा.
म्हणजे असं नाही की आता आपलं कस मालिकांच, पिक्चरच कस की एक झाला की एक लागतोय, असं नाही ते चोवीस तास तेच असते. प्रत्येक चॅनेल वर वेगवेगळं त्याच्यामुळे त त्याचं एक वैशिष्ट्य आणि एक म्हणजे कसं आपली खेळणे असतात बघा बॅग्स परत टिफिन बॉक्स जे असतात. लहान मुलांचे त्याच्या सगळ्यावर प्रॉपर कार्टूनचे चित्र असतात. हे सुद्धा हा सुद्धा मजे ते वैशिष्ट्य आहे कार्टूनच आणि म आपण हे कसं युट्यूब ला, जिओ सिनेमाला, ॲमेझॉन प्राईम ला कार्टून नेटवर्कच ऍप आहे त्याला सुद्धा आपण बघू शकतोय हे
म तुम्ही म्हणजे दाखवताय का नाय तुमच्या मुलगीला कार्टून
दाखवतोय की मुलगी आमची बघत्या की मोटू पतलू बघत्या सारखं
मोटू पतलू बघत्या काय
व्हय मोटू पतलू बघत्या.
बघू द्या तिला पण जास्त पण वेळ नाय एखाद तास बघितलं तर चालेल हा म हं म्हणजे लय बघितलं तर कस अ सतत ते मग ते अभ्यास वगैरे सगळं सोडून ते कार्टूनच बघायला म्हणजे ते फोन बघण्यापेक्षा टीव्हीला एक तासभर आपण लावून दिल तर ते चांगलंच.
हम्म म ते कसाय
हा बोला
हा हम्म म बर बर म हे सांगितलं म्हणजे कार्टून बद्दल म्हणजे तुम्हाला पण कुठलं म तुम्हा हा तुम्हाला पण आवडत असल की कार्टून
हॅलो, हा बर ठेवू काय?